हो येतय येतय काय करत होती.
काही नाही असाच टाइमपास
हो का आज त्या मुलाला आणणार आहे म्हणते बाई नऊ वाजता त्याची बॉडी
हो
हॅलो हो ते त्याचा अक्सिडेंट झाला ना तो लडाख आपला फिरायला गेला होता आपल्या घराजवळचा
हो हो मी ऐकलं ते पण कोणाचा मुलगा आहे तो मला माहितच नव्हत.
तो देशपांडे डॉक्टरच्या भावाचा मुलगा आहे.
हो का ते इथे हॉस्पिटल होतं टाकलेलं देशम त्या मॅडम
हो हो त्या मॅडम होत्या ना त्यांच्या जाऊचा मुलगा आहे तो.
हो
हो ना बाई त्या ग्रुपवर आलं फोटो वगैरे इतकं बेकार वाटत आहे. पांटलाच होता ना तो मुलगा
हम्म
ह कायलं मला असं वाटते कशालाच जाऊ एवढ्या दूर काय मी फिराल
हो ना ते पण आहे त्याच्या आईची काय अवस्था असेल
अरे त्याची मम्मी तर अजून सगम्यातच आहे म्हण ते काय काय हावना
हो माझी मैत्रिण सांगत होती मला तो आमच्या क्लासमध्ये होता म्हणते मला माहित पण नाही हो तेव्हा आम्ही जेडी मध्ये होती ना
हम्म हम्म हम् हो का आता त्याला आणणार आहे म्हण ते घरी नऊ आजच त्याच म्हणजे हे अंतिम संस्कार
कालच झाली म्हणे त्याची डेथ पण त्याला आज आणणार आहे म्हणे.
हाव ना वेळ लागते ना तिकडून यायल
नाई
हम् काही नाही मग, हो ना तुझ्याच एेवढ्या हाव
हम्म्म होऊ ना बिचारे
त्याले एक लहान भाऊ हाय वाटते.
होव का काय माहित बा ते माहीत नाही काही अशेल.
आणि आता गेलो होतो आम्ही रेखाताईसोबत गेली होती तिकडे जेवायला. त्या ती जी गल्ली आहे ना आसरा देवीची
हो होत
आसरा देवीच्या मंदिरासमोरच बघ अशी अशी अशी मोकळी जागा दिसते एक
हाव हाव हाव - तिथं छोटस मंदिर हाय, हाव हाव -
अन् तिथं मोठी जागा आहे ना, तिथं त्यांनी ती पार्टी ठेवली होती एक. अशीच बा आजूबाजूचे सगळे, हा हा - ति तिथच तिथच तिथं त्यांना असच सगळे जमा पैसे जमा करून ते ठेवतात दरवर्षी त मग रेखा ताईनं पण पैसे दिले होते, मग रेखा - ते म्हणे की, मी एकटीच आहे म्हणे, मी पैसे दिले म्हणे, मग म्हणे चला म्हणे- सोबत माझ्या मग मी आणि महिमा गेली, त तो पण होता तिथं.
हाव का बाई, हव न.
लांबल
हाव न किती बेकार वाटते न
उगच
हूं
खूप खराब वाटलं पण
हव ना आताच नेणार आहे म्हणते, ते रात्रीच करणार आहे म्हणे, कारण की ते देवढे दिवस ठेवता नय येत ना बॉडी त्याचं पोस्टमॉर्टम झालं अशील ना आता
हो त्याचा वास येते.
ह वास येते न.
हम्म
हम्म्म हं कशालच बाई जायचं पाय बरं फालतू
होणं आजकालच्या कस हे इंस्टाग्राममुळे सगळ्या मुलांना फिरायचं खूप
रील्स रील्स रील्समुळे, सगळ्यांना ट्रेंडच वाटू राहिलं ते. कायच वाटते काय माहीत.
हं तेच झालेलं हाय ना कोणी गेलं की त्याच पाहून लगेच आतात तो त्याचा मित्र गेला असल लडाखला, मग यान ही नांदा लावला की मला पण जायचं. लडाखला अन गेले म
काय झााल म्हणा लडाखला जाऊन? हाव न
अनं कसं, घरचे सोबत नसतात मित्रमित्र जातात कोणी टोकणार नसतय.
हो म्हणायशी सोबत होव. हम्म
बाई अस तेच झालं न म आता त्याच्या पप्पाचं नाव येन शेखर.
हाव शेखर आहे वाटते त्याच्या बाबाचं नावं हो त्याच्यावर आलं ना त्या ग्रुपवर आलं
हम्म त्याचं मेडिकल होतं बणे त्याच्या पप्पाचं पप्प
हो हे खानच्या दवाखान्याच्या बाजूला मेडिकल आहे त्यांचं हम् ह हूं काय नाय हूं मग अजून उद्या जाऊ मग जिम ला
हो आज त बापरे आज त माझी हालतच खराब झाली होती बापा
हावनं
आस त्यानं जरासही आपल्याले सोडलं नाहीस. सगळी कसरत काढून घेतली, दोन दिवस सुट्ट्या - दोन दिवस सुट्ट्या घेतल्या म्हणे तुम्ही, घ्या म्हणे आता
हाव न
पण त्या एका मुलीला तर चक्करच आली होती
हो ना एका मुलीला ना खाऊन बिच ती खूप वीक आहे ना ग
तु बारी कायती
हम् बारीक आहे ना खूप प मेन म्हणजे तिचे पिरियड्स पण आले होते ना त्या त्याच्यामुळे मग जास्त ति हे झालं हा
द त्या दादनी तिला एनर्जल दिलं होत वाटते केंद्र ना व्यवहारतले पकडाव हो नाही त्यांच्याकडे असतेच वाटते
हम्म पंधराशे रुपयाचा डब्बा आहे म्हणे मी दादाला विचारलं की म्हटलं आणू म्हटलं आणतो म्हटलं मी तर दादा म्ह तोच ऑर्डर करून देते म्हण पंधराशे रुपयाचं आहे म्ह
बापा रे कशाचा आहे तो डब्बा
तो एनर्जनचा आहे बीसी डबल ए होा का जाऊ दे कटक
हा बोललाता नंतर त्यांना
हो लावलं का ती आली होती आमच्या घरी तुमच्या घरी पाहुणे आली ती आली होती
ती अ नियतील का
हा नियाची निया त
मावशी गेल्या लोहीला त्यांचा भाऊ राहते तिथं तर ती म्हणे मी नाही ज ती तिला म्हटलं जाऊ दे तिथं बोर होशील म्हटलं तू
हा ती म्हणे मग मला मी नाही गेली म्हणे आई गेली बली म्ह ह मस्त आहे तिचा स्वभाव मी नेमकीच आली होती शाळेतून ती तेच कसले हा
हा छान आहे ति काही काही बनवता पण य तेे वेगवेगळे पदार्थ
हो आज त ना खिमा बनवला होता म सांगत होती मला
चांगली करते
होा ् मी म्हटलं बा्पा आम्ही ते कधीच खाल्ला नाही माझे पप्पा होते त्या म्हण मी मथार झाल्यावर खिमा खाईल हसत होती मग ती म्हणत होती ना की ते न नाही नाही नको नको पाठवू नको आम्ही कोणीच खाणार नाही
सग
नाही नाही ते आवडत नाही.
हम्म ते कसं आम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी म्हणजे आम्ही कधी बनवलाच नाही खिमा वगैरे भैया त्यांच्या घरी राहत होता न
हा हा
या नियतीच्या घरी तर ते नेहमी बनवतात भैयाला आवडते आता ते मग भैया म्हणे तील बनव बनव मग त्यानच जाऊन ते खिमा मागितला त्या दुकानदाराला ते एकदम बारीक बारीक तुकडे करून देते हम्म एकदम असं बारीक करून देते तुकडे
हां बरं आहे मग मग अजून झाला का स्वयंपा
नाही अजून काहीच नाही सकाळच आहे आता
हो ना ते सकाळी केल्यांतर नाही आता बनवते नाही दादा बाहेरूनच आणेल.
हम्म
वहिणी काय करताय मी वहिणीला लावला होता सकाळी फोन आंघोळीला गेलेल्या होत्या.
हो का ते तेल लावून देतय मला
हाव का वहिनी म्हणा रविवारी मला वॅक्स करून देसाल मला
हो येेशील ना
हो हो मी पूजा मामी म्हटलं होत त्या दिवशी मी म्हटलं काय नेहमी नेहमी वहिणीलाच म्हणा तुझ्या मामीला म्हटलं मला वॅक्स करून देस येतो म्हणे संध्याका तरी अजून त्यांची संध्याकाळच वाची आहे रविवार पासून
हम्म त्यांच्याच घरी जायचं.
मी म्हटलं पाहिन जाऊ द्या वहिणीलाच सांगतो म्हंटलं वहिणीलाच म्हणतो म्हटलं की करून देसा रविवारी म्हटलं.
ह
वहिणी चाललाय का मग क्लास ला पार्लरच्या?
हो रोजच जातात.
हा का हम्म हम्म
हम्म
बरं आहे नव्हत काही नाही बसलेली आता टी व्ही लावली आज काही बुक्स वगैरे नाही आहे चेक करायच्या.
काय लावलं म्हटलं?
बुक्स नाही आहे म्हटलं आज चेक करायच्या नाहीतर मग बुक्स असतात ना चेकिंगसाठी शाळेतल्या
हा हा हा
हो आज होमवर्क होता मुलांला होत मग आज काही बुक नाही आणलं.
हम् अच्छा
हा माझ्या शाळेतल्या मॅडम पण जॉईन झाल्या.
कुठे ग?
ते याच्यावर ते ऍपवर
ऍप वर का अच्छा अच्छा हा हो चांगलं आहे ना आपल्यामुळे कोणाचं चांगलं झालेल
हो त्या मणे दे म्हणे मला सांग म्हणे मी म आपलं पहा म्हटलं मला पैसे आले मग ते म्हणे हऊ का बरं बरं हम्
हम्म ते काय आहे तू म्हणे ते ते विचारशील मग काय आहे त पंधरा रुपये भरायचे
होा हा मी दिदीला विचारतो आज अजून एकदा की काय म्हणतो नेमकं ते प क लिंक त्या ना तो दादा आला तर माझ्या घरी ददीला समज सांगायला माझ्याच घरी आलता होत तर तो मग त्यांना एक लिंक पाठवली ती लिंक तयार करते त कशात करते काय मी आणि त्या लिंक वरून आपले दोन मेंबर जोडायचे आपण दोन नंबर पड बनले तरी सांलते ना आपण वीस बनवले तीस बनवले दोनशे बनवले क बनवले तर चालते
हो का.
हो मग आपल्या सबजे असतील त्यांना हेडफोन भेटतात ना आता समज मी माझ्या मम्मीला आणि तुला बनवलं. ठीक आहे तर मला हेडफोन भेटले मी तू वहिनीला तू वहिनीला आणि सपना ताईला बनवला तर तुला हेडफोन भेटेल.
आणि तुला पण त्याचं काही ना काही भेटेल ना.
नाही काहीच नाही मी मी बनवले तर मला हेडफोन भेटेन ना.
तुला वेगळे बनवाव लाग लागतात का तू
हा हा मल माझे वेगळे तुल तुझे वेगळे अनं वहिनीला वहिनीचे वेगळे असं. पंधरा रुपये भरून हेडफोन दोन हजाराचे हेडफोन भेटू राहील पुरवडते ना म.
हो चांगलंय ना.
पंधरा रुपये आपले कुठं नाही जात.
कुठं नाही जात पंधरा रुपये.
मग अन् मेन म्हणजे माहितय का ते जाऊ दे. अ ते झालं की आपल्याला जर बनवायची इच्छा असली तरच नाही
हम्म हं.
हा मग त्याच्यापेक्षा मस्त दोन कोणालाही म्हणायचं पंधरा रुपये भरा. वाटलं तेंच्या आपण भरून टाकायचे पंधरा रुपये पंचेचाळीस रुपया दोन हजाराचे हेडफोन येऊ राहिले वन प्लसचे.
हाव म.
म्हणून
पण त्यांना जर केले दोन तर त्यांनाही भेटते ना मग.
कोणाला?
समोरच्या व्यक्तीन जर दोन केले तर त्यांनाही भेटते मग हेडफोन.
त्यांलाही भेटे ना त्यांनला तर भेटतिलच ना त्यांलाच भेटते म्हणजे कसं आहे पहा आता समजा मी ते च्यात जॉईट झाली.
हम्म
अन मी तुला आणि माझ्या मम्मीला जॉईन केलं माझ्या याच्यात. तर मग मला हेडफोन भेटेन.
हा आणि मग नंतर हेडफोन नंतर काय?
फोन नंतर मग ते नंतरची प्रोसेस आहे की ते हे बनवावं लागतें मग आपल्याला पैसे ये तात असं काहीतरी आहे त्याच्यात ऍड. म्हणजे आपले अकाउंट बनवाय लागते त्याच्यात मग खूप सारे असे अकाउंट बनवा लागते. दोनशे जर अकाउंट बनले तर साठ हजार रुपये पेमेंट येते म्हणते महिन्याचा.
बप्पा
आपल्याला नाही सापडत नाही एवढं आपल्याला नाही नाही एवढं हे.
अ ह लोक काय करतात पंधरा रुपयाची गोष्ट असली ना तरी नाही तेव्हा ही